हॅलो ऐकू येते का
हो येतंय
हा ह अ आज आमच्या गावात हाना गावत आहे ना अ आषाढीवारीच आता आली नाय का
हा दिंडी येते का मग
हा दिंडी आलती हा कधीय हो आषाढी वारी
आषाढी वारी बहुतेक सव्वीस ला क पंचवीस ला
पंचवीस ला हायक आहे अ मग आमच्या गावात आलती अ त्यामध्ये शाळेतली मुलं होती मुली होत्या परत नाव नोकरी होत गावक महिला होत्या गावातील
म्हणजे त्याने कशा प्रकारे मिरवणूक काढली का
ना मिरवणूक काढली मिरवणूक वारीची सुरुवात शाळेतून झाली शाळेतून मुख्य चौक कातून ती कमा कमानीतनाथ जान्हवी मंदिरपर्यंत गेलीय तिथं गेली तिथन रिटर्न आली अ बस्तीपर्यंत गेली
म्हणजे पालखी वगैरे होती का सोबत
हा सोबत होती परत तिथे स्टँड प राहलीत
त मी तुमच्या बातम्याला माहिती सांगू नका हो
परत तिथं आलीत आल्यानंतर ना वेगवेगळ्या वेशभूषा केलत्या
मग वेशभूषेत कोण अ मुक्ताबाई झालत्या मुली परत ना
जनाबाई ज्ञानेश्वर
श्वर असं वेगवेगळे परत नाही कोण छत्रपती शिवाजी महाराज झालत कोण जिजा माता झालतं
आणि ती मेन महत्वाच म्हणजे विठठ्ल रुक्मिणी होण हे महत्वाचं आहे ना
महत्वाचं तर ह ते पण झालतीत ना
आणि भजन वगैरे टाळ कीर्तन वगैरे काय
हा टाळ मृदंग गजरात निघालेली
हा हा
असं झालंत
हम्
आणि, परत ना मग तिथं ते रिंगण तेन उभा केलतं, घोडा होता.
हम छोटे रिंगण तयार केलं
हा, हा छोटं रिंगण तयार केलतं.
आता आणि थोडं दिवसाने बेंदूर पण आला ना?
होय बेंदूर आलाय की, तुमच्याकडे कोणता असतो महाराष्ट्रीयन असतो की कर्नाटकी असतो?
महाराष्ट्रीयन असतो. तुमच्याकडे कोणता असतो?
आमच्याकडे पण महाराष्ट्रीयनच अस
हा हा, अ आमच्या इकडें कसं करत्यात अ ब अ दु दुसऱ्या दिवशी बेंदूर आहे म्हणल्यावर आदल्या दिवशी, अं गायला हा किचडा बनवथान.
हम्
मग खिचड्याला ते शाळावाचा, गव्हाचा म क्याचा असतो. मग परत ना किचडा गाईला, म्हशीला चारत्यात परत ना बैलांना पण चारत्यात आता बैलांची संख्या थोडी कमी आहे ना, आता बैलाची जागा टॅक्टरनं घितल्या. अ
चिखलाची प्रतिकृती मिळते ना बैलांची
हा ती भेटते ना, ती देव्हाऱ्यावर पूजता
ते तुम्ही नाही
नाही नाही, आम्ही अ मार्केट मधून आणतोय.
हम्म
ते आमच्या इथे कुंभार काका येतात ना द्यायला ते.
आणि मग ते गाईंना, म्हशींना चारायचा. आणि दुसऱ्या दिवशी ब बेंदूर ज्या दिवशी असतो त्या दिवशी अ गायला, म्हशीला धुवायचं परत ना तिची शिंग रंगवायची.
हम्
हा कासरा घालायचा, कंडा घालाय परत ना, गोडाचा नैवेद्य द्यायचा. खान वर्षातनं एकदा येतो ना, ते वर्षभर
पोळी बनवतात का?
हा पुरणपोळी
खरं बनवत्यात.
आ?
पुरणपोळी बनवतात की दुसरं काही बनवतात?
आमच्या इकडं पुरणपोळी बनवतात परत ना लाडू, चकली, चिवडा म्हणजे थोडक्यात दिवाळी असल्यागतच.
नाही ते दुसऱ्या दिवशी असत ना आमच्याकडे. तुमच्याकडे पण महाराष्ट्र बेंदूर असतंय म्हणल्यावर अ एक दिवस एक दिवस खिचडा असतो, दुसऱ्या दिवशी पो आणि तिसऱ्या दिवशी ती कापन्या, धपाटे करंजा करतो, कोण चकली करतो कोण कोण हा का? तिसऱ्या दिवशी असतं ते.
ह तिसऱ्या दिवशी, म ते कर झाल्यानंतर हाय ना, कुणाची थोडी कर असल्याव नाय श खरी असत्या.
हा.
खारीला मग कोण गोकड करते कोण चिकन करतेय.
असं वाटतंय.
हा.
नाही तशी काही पद्धत नाही.
आमचे इकडे तशीच आहे.
पण प्राण्यांचा तरसा नाही आणि प्राण्यांचच कसं खयचं.
हा त्याला काय होते होळीला असतं वाटतं ते दुलवडीला.
हा दिली म्हणजे.
हा.
हम.
आणि हॅलो.
हम.
आणि परत ना ते बेंदूरचे झाला ना त्यांना. त बोडाच नैवेद्य दिन दाखवतात. हा अबाई लंच काढतात ना.
हा.
बैलांना रंगून त्यांना गुंगर माळा अडकून.
ह इथला वा नाही सि.
नाही नाही ते वाऱ्यान कसं फुटतात ना.
हेे बता.
हा रिबीन बांधतात शिपटीला.
अंगावर असं ठसु खुल उमटवत कस.
हा तस मग त्या मोठठी गावात सग्या मिळून. अ बैलांची मिळ मिळून मिरवणूक काढतात. तर त मिळून. अ हिथ ह्याच्यापर्यंत येत्या अ मुख्य. स्थानापशी येत्या मंदिराच्या व मंदिरापशी. बैल देवाला द नमस्कार घालतात. प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या आपल्या घरी येतात. पण त्यावेळी बघायला खूप मजा येते कारण एखादा वेळी. हा वेंद होतो भुस.
ह पण झाले ना म्हणजे. अ बैलांचा जो मालक असतो शेतकरी. तो म्हणजे त्यानी एवढा जे लावले असतो की ते बैल पण माणसासारखाच वागायला लागतो. चां
हो हो तो तसाच वागत असतो
हम् मालक एक दिवस जरी बाहेर जावी कुठे गेला तर त्या बैलाला अ्न पाणी गोर लागत नाही
गोड लागत नाही हा
हा ह म्हणजे मायाबसून मिळेते ना दन मालकावर माणसावर आणि माणसांची पण जन्मा
जवर बसले असत त्यासाठी जनावरांची वेगवेगळी नावं पण ठेवलेली असत
हम्म
पकऱ्या पकऱ्या
हम्
आमच्याकडे तुमच्याकडे आहे बैलजोड
ह
तुमच्याकड आहे बेलजोड,
आमच्या गावात आहेत ना भरपूर आहे.
हम हम आमच्याकडे पण आहेत. आमच्याकडे,
हम्, आमच्याकडे तसं नाही ना पकऱ्या आहेत परत ना ह असं ते गाड्यांची नाव असतात ना त्याच्यावरून पण ठेवलं ते चारशे तीस चारशे सोळा
हा आणि आता ते बैलगड अस रतीमध्ये पण किती पणच नाव झाले, हेलिकॉप्टर बैजा हरण्या,
हा ते ऐटातला कि हारण्या वारला हे वारला ना, बैजा.
हंहा कोणता
हं पर ते म्हन आवारलं अ, हा भरपूर नाव आहेत.
आताला पास टेन केलेलं असतं ना
हा,
हम्म,
मग आणि काय चाललंय.
काय नाही,
हम्-हम,
ह सकाळ उ टायचं आणित रोटी
हो-हो,
आण ते कार्यक्रम ना उकडे ना
हम-हम,
म त्या्या कार्यक्रमा बद्दल आपण उद्याच्या कोणावर बोलू ना,
हा,
हा तुमच्याकडे काही कार्यक्रम वगैरे असतो की नाही.
इव्हेंट असतात ना पण ते आम्हाला कसं असते काम भरपूर असते ना, शेतातलं ते त्यामुळे ते काम अटेंड करायला जमत नाही इव्हेंट पण आज आमच्या इकडे फेस्ट ते ल होता अ गावात मोठ्या मोठ्या नत ह अ सर्व महिलांचा होता. परत तकडे जेंट्सचा होता महिलांचा होता तो, तिजा पैठणीचा होता त्याला हं बक्षीस हां होममिनिस्टर पहिलं शिस होत, ते एक फ्रीज हुता दुसरं हुत ते टीव्ही हुत तिसरं हुत ते शिंग मशीन हुती
म्हणजे जेंट्स लोकांना पण हुता काय तो प्रोग्राम.
हां जोडी जोडीन हुता तो गेम.
हां हां म्हणजे फनी गेम्स आहेत.
हां फनी गेम्स
अ मला खूप आवडतात ते,
हां खेळात तुम्ही कुठ काय मिळवलय.
अं तुम्हाला कुठ काय बक्षीस भेटल्यात फनी गेम्स.
हो हो मी खूप जागी बक्षीस पटकऊन आलीये,
हो हो काय काय हुत,
म्हणजे असं फनी गेम्स मध्येच होतं म्हणजे बा . चेंडू टाकायचा किंवा केसांमध्ये स्ट्रॉ होयच्या म्हणजे जास्तीत जास्त ज्यांच्या केसामध्ये स्ट्रॉ बसतील त्यांचा प्रथम क्रमांक किंवा बादली मधे जास्तीत जास्त चेंडू ज्यांचे जातील त्यांचा प्रथम क्रमांक असं होतं.
हां हां.
हो पण ती मोठी-मोठी बक्षीस मिळालेली.
हो काय-काय बक्षीस भेटलेलं.
मला एक नॉनस्टिकचा आं तवा मिळालेला, एक इडली पात्र मिळालेला
हम्म.
आणखी एक फॅन मिळालेला.
हम्म, फॅन मिळालेला?
होय.
हां हां. लकी हाय की तुमी पण.
होय.
हम्म असं आहे एखाद्याला आवड असत्याना. एखाद्या क्षेत्रात काम करा चे त्या क्षेत्रात तो माणूस यशस्वीच होतो.
हां. आणि कसं हाय ते म्हणजे प्रत्येक असं शेयां मध्येच असत ना ते. म्हणजे मित्रचा असतो ना तो अर्जुन.